नकार का
नमस्कार म्हजे तर ह
हो मजा येते मजेत तुम्ही
हो आम्ही पण मजेत
बोला काय म्हणता.
म्हटलं आपण एखादा वनस्पतीचा टॉपिक घेऊया.
हो चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही.
हो मला जे माहिती आहे. ना आपण आपल्याला जर जखम झाली पायाला किंवा काही खर्चटलं गेलं किंवा आपल्या हाताला काहीतरी चाकू वगैरे आपण भाजी कापतो. हो वेळने किंवा चाकून म्हण त्या वेळेस जर आपल्याला खर्चटलं गेलं किंवा लागलं. हात, बोट चिरला गेला तर आपण तो दगडीपाला असतोना
हो तर आमच्या आमच्याकडे ना अ टनटणीचा पाला बोल
अच्छा आमच्याकडे आणखी एक नाव आहेत. त्या त्याला घावपाला पण म्हण म्हणजे तो आपल्या शरीराचे जे घाव असतात ना
ते
ह ते भरण्याच काम करतो
अच्छा छान आहे तो पण एक आज अ
दगडीपाला पण म्हणतात आणि
हा हा ह तो असा दगडावरती असं हे प्रेस करायचं आणि त्याचं जे राहतं ते बघा ना नि घत मधलं ऑइल वगैरे ते टाकायच
त्याला आहे ना हाताने हातात पण चोळला जातो बर का तो हो जर तुम्ही त्याला हात आ पाच स पानं घेतली त्याची आणि थोडीशी ताकद लावून जर हातात चोडला ना दोघं हात एकमेकाला चोळायचे पाला घेऊन आणि त्याच्यातलं अ हिरव्या रंगाचा असा रस पडतो. म तो हा तो जर तुम्ही तुमच्या हाताला झालेली इजा किंवा खर्चटलेला असेल ना तिथं लावला ना, एक तो दोन दिवसात तुमचे सगळं व्यवस्थित होतो हात तो किंवा बोट चिरला गेला असेल. तर सगळ म्हणजे जंतू पण हो आणि जंतू पण मरतात त्याचे साईड इफेक्ट
हो बरोबर आजकाल ते घरो घरी जे बघा ना सरकारी हॉस्पिटल मधले जे लोक य घरोघरी मेडिसिन द्यायला त्यांच्याकडे पण भरपूर पुर बघितला, औषधी ते लोक सरकारी दवाखात कामाला असून त्यांच्याक वनस्पती औषध असतं.
हो त्यांना माहिती ना, तर आयुर्वेदिक तर म्हणजे ती आपली भारताची अगदी जुनी परंपरा आहे.
हो बरोबर आणि आ आपण न्य जनरेशन नाही का म्हातारे लोक तेच लावायचे थोडे हर घटक्याला हॉस्पिटलमध्ये जायचे का नाही.
तेव्हा नव्हते ना तेव्हा तेव्हा वैद्य होते. म्हणजे वैद्यांकडे हो वैद्यांकडे औषधी म्हणजे औषधीच्या रूपात आयुर्वेदिकच असायचं.
हो ते तर आहे आयुर्वेदिकच असेल आणि आजकाल आहे ना, कस झालंय लोक आयुर्वेदिक जास्त खातय आणि मेडिसिन म्हणजे जे गोळ्या आहे केमिकल्स राहतात त्या कमी खातय कारण की तुम्ही बघितलं असाल, कड किडनी किती लवकर डॅमेज होते. आणि काही गोळ्या अशा आहे ज्या खाल्ल्यानंतर आपले तोंड हातपाय सुस्ता बघितला असेल ना
हो हो
तस आयुर्वेदिक गोळ्यांनी सुजत नाही त्यांनी मेंटेन राहत आणि त्या केमिकल मध्ये काय तब्येत होते ना कस म्हणजे जास्त करून तर स्तियांची
हो तब्येत वाढते.
हो तब्यत
हो म्हणजे तो ह तो आपल्याला जव परिणामची अपेक्षा अस तो ना होता अनपेक्षित परिणाम होतो आपल्या शरीरावर.
हो अनपरिचित होतो, एकदम बरोबर.
हो मग त्या अनपेक्षतामुळे ना आपल्याला जास्त त्रास होतो शरीराला एखाद्याचे हात पाय सुसत, एखाद्याची किडनी खराब होते, एखाद्याच्या डोळ्यावर परिणाम होतो. एखाद्याच्या दातावर पण परिणाम होतो बरं का दात पडायला लागतात लवकर आपण भरपूर जणांना... पाहिलेलं आहे की यांचे वय तर खूप कमी आहे दात सगळे पडताय.
हो खरंय खरं माझ्याच घरातलं उदाहरण आहे माझं भाच आहे छोटा बरं... आता पाचवी सहावीला शाळेमध्ये एक दात नाही त्याच्या तोंडामध्ये राहल्याला...
हो..
त लहान पोरांना खूप प्रॉब्लेम आहे कारण की आपण चॉकलेट किती खातो किती नाही कॅडबरी व... आणि याच्यामध्ये कॅडबरी चॉकलेट म जास्त प्रमाणात हे असतं म्हणजे असं.. अ काय म्हणता येईल साखर असते साखरीनं.. आपले दात लवकर खराब होता...
ह् आणि त्याच्यात केमिकल पण असतं ना..
हो.. केमिकल पण खूप असतं कारण इंडस्ट्री तयार करते त्याच्यामुळे त्याच्यात केमिकल टाकल्याशिवाय थोडं.... ते लोक हे करणार..
आणि ते स्वस्त मिळतं आपल्याला एक रुपयाला मिळतं किंवा... पन्नास पैशा मिळत स्वस्त जेवढ स्वस्त वस्त.. असते तेवढी हानिकक असते शरीरासाठी...
खरंय खरं बोललं...
हम्म त्याच्यामुळे आपण थोडं आप... आपणही सावध राहायचं आणि मुलांनाही... ह्या गोष्टींपासून थोडं लांब ठेवायचं की नाही अति प्रमाणात नाही घ्यायच्या...
तेस नसत काही डोक डुक.. डोकं दुखलं तरी लोक टॅबलेट वगैरे खातात. ह गोष्टी आयुर्वेदामध्येच येतात..
हो आणि बघा मी तुम्हाला एक वनस्पती आहे तशी आणि रोजच्या जेवणत पण... आपण तिला वापरू शकतो... आणि एक आपल्या दारात जर तिचं झाड राहिलं तर मग काहीच आपल्याला प्रॉब्लेम नसतो. म्हणजे शेवग्याच्या शेंगा असता.
हो बरोबर बरोबर त्यांनी हा आमच्याक शेवगाच बोलता. तेनी डायबिटीजला हे करत ना कंट्रोल..
डायबिटीस ला पण ते... याच्यात व्यवस्थित ठेवता शरीराची साखर कमी करता आणि तुम्ही... जर आपल्या डोकं दुखत असेल.. डोकं दुखत असेल ना आ जी शेवगाची शेंग असते ना तर ती बीस थोडी बीस... त्याची जाड झालेली पाहिजे म्हणजे शेंग थोडी..
जाड झाले हा...
तर ती जाड जाड... जर असली शेंग त्याच्यात बिया थोड्या कडक झालेल्या असतात... मग ती शेंग आणायची... हम मग ती शेंग आणायची बाजारात म किंवा आपल्या दारात झाड असेल तर मग आपण...
हा ते आणि जर डोकं खूप जर दुख... दुखत असलं ना आपलं मीठ राहतं बघा जिभेखाली मीठ जात. थोडा वेळ धरायचं तुमचं डोकं दोन एक मिनिटात डायरेक्ट थांबून जातो मिठाच्या आणि डोक्याचं.... क्रॉस कनेक्शन...
हो आणि ते हे शेवग्याच्या शेंगामुळे पण आपलं डोकं दुखी.. पूर्णपणे बंद होते म्हणजे मी कमी नाही म्हणू शकत पूर्णपणे बंद होते... कारण की ह्या शेंगा तुम्ही जर.. सेवणात दोन दिवसात किंवा तीन दिवसात याची भाजी करा किंवा याचा सूप... याच्या दशम्या पण छान होता आम्ही इकडे दशम्या म्हणतो दशम्या किवा पराठे आपण करू शकतो हो... तर शेवगाच्या शेंगांची भाजी करून व्यवस्थित आपण शेंगा जास्त प्रमाणात खायच्या
हा हा हा
त्याच्यामुळे पण डोकदुखी खूप अ ति म्हणजे रामबाण उपाय आहे त्याच्यावर शेवग्याच्या शेंगांचा डोक्यादुखीसाठी ह हा या भरपूर अशा वनस्पती आपल्या आजूबाजूलाच आहेत पण आपण धाव दुसरीकडेच घेतो जे आपलं जवळ हो मग ते मळ आहे ना तुझे हाय तुझ्या पाशी तरी जागा चुकलाशी म्हणजे सगळं आहे आपल्या जवळ तरी आपण जागा चुकतो हो आपला कल दुसरीकडेच असतो हो खरंच या व वर भर द्यायला पाहिजे आणि जास्त प्रमाणात यांच सेवन
आजकाल अ वातावरण तसं नाही ना राहील दिवस बदलत चालले बघा बर पाऊस कधी यायचा मेमध्ये मागच्या वर्ष आला तर सहा मेला ना
हो आमच्याकडे तर एप्रिल लाच सुरुवात झाली होती पावसाची
या वर्षी का नाही आमच्याकडे मे आले बर मे पास जून तर डिसेंबर पर्यंत होता अस म्हणा दिवाळी तर पावसाळ्यातच केली होती
हो आमची पण तसे नवरात्र दिवाळी आता आषाढी एकादशी येईल ना हच्यात पण इतका पाऊस असता याच्या कि दर्शनाला पण जायला आपल्याला म्हणजे खूप चिखल आणि वेळ वेळ सुुद्धा आपण कुठली काढू शकतो आप दिवसभरात ना एकदा तरी घरातन बाहेर निघून विठ्ठलाचे दर्शन करू असा विचार करतो पण इतका पाऊस असायचा की आम्हाला बाहेर निघणं सुद्धा कठीण होतं
तेच तर हो तेच ना लोक बदलत चाललेय तसं वातावरण हवामान बदलत चाललं
हे बघा आणि आपल्याला ज्या प्रकृतीने दिलेलं आहे ती कधीच तिचा स्वभाव सोडत नाही लोक जरी बदलले प्रकृतीने एवढी होनस् पती दिलेली आहे आपल्याला तिचं आपण सेवन करून रोजच्या उपयोगात तिचं सेवन करायचं तुम्ही दुधीचा ज्यूस घ्या किंवा तुम्ही लिंबाचा काढा घ्या जास्त प्रमाणात एक दोन पत् तिचा काढा कराय लिंबाचा जर तुम्ही लिंबाचा काढा घ तर तुम्हाला आयुष्यात एकही आजार होणार नाही हो हो किंवा लिंबाचं दातन करायचं
हा ते पण
छोट्या छोट्या गोष्टी
खूप आहे अहो खूप आहे आपण जर नीट बघितलं ना आयुर्वेदामध्ये खूप आहे खूप त्याचा जर अभ्यास केला ना खूप डीप म तर आयुर्वेदामध्ये आपल्या दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही पडणार
हम्म
अ
खरंच आणि सीताफळाच पाल्याचं पण भरपूर गुण आहे
हो ते पण आहे
हो आणि परत जास्त अंल्याच्या पाल्याचा गोला आहे
हो जास्वंदीचा पंप आला
हो आयुर्वेदिक औषध हो आयुर्वेदिक औषधांमध्ये परत ही सदा फुले असते ना, तुम्ही काय म्हणता? तिला सदाफुली
आम्ही सदापुलीच बोलतो सदापुली आओ म्हणजे तुम्हाला माहिती का खूप म्हणजे असं वेगवेगळ्या गावांमध्ये प्रत्येक व वस्तूला वेगळ्या नाव म्हणजे नावे दिलेल
हो आणि ह्या सदाफुलीच जे फूल असत ना त्याची जर तुम्ही काढा केला किंवा पाण्याचा काढा केला तर तो कॅन्सर बरा करतो
हा ना बघा तर
खूप गुण आहे सदाफुलीचा
हम्म आणि कोरोनामध्ये पण ती हळद आणि दूध लोक पाहिजे त्यानी अजिबात खोकला येत नव्हता
हो तुमच्याशी बोलून छन वाटलं ताई धन्यवाद
हो चालेल